हॅलो.
हॅलो, हां आवाज यायलाय?
येतोय.
काय कर .
झोपलोय, तुम्ही?
घरलाच आणलं हो जेवलो की सकाळीच जेवलो.
आज जेवण काय करायला लागे नाही. रात्रीचच होतं. आज जेवण काय कारायला लागल्या नाही. म्हटलो रात्रिचाच होत जिरा राईस आणि मसुर दाळच.
तर काल उपास केला न्हवता का? हा कुठय तुम्ही आता?
बसमध्येआहे मी. इचलकरंजीना चालले.
शिफ्टंग करणार ना तीस तारखेला माझ. आता थोडे कपडे ते घेऊन ठेवायला चाललो. त्याच्याच दोन बागा झालत फुल भरून.
हा हा तुम्ही कोणत्या कॉलेजला आहे?
हम हम कितवीला तुम्ही?
आता सेकंड इयर फार्मासी.
हम हम जॉब करणारा ए का? बिजनेस कोणत
अ नाही अजून काय नाही. अजून शिकणार आहे मी फार्मसी शिकून झालं की मग आणि एम फार्मानी
मग ते
जेवण काय केल?
सकाळी काय जेवण केलं ना तर रात्रीचच होत जिरा राईस होता रात्रीचा आणि मसुऱ्याची अ आमटी आणि भाजी होती थोडीशी रबरबीत
हा
चपाती होती एक मग तेच खाल्ल.
तुम्हाला दहावील किती पर्सेंट लागतय
दहावीला मला कमी पडलेले एकाहत्तर.
आणि बारावीला?
बारावीला लइच कमी पडलेले पन्नास बारावी ला बारावीला पेपर च सेट दुसर्‍या पेपरच्या सेट चा अभ्यास करून गेलतो येणार होता सेट नंबर तीन चा काय अभ्यास केलता आणि आला सेट नंबर पाच
हम मला दहावीला नाईंटी फाईव पर्सेंट येतं
हम्म चांगले होते की
अभ्यास केलता काय
हो
हम्म
मिन पण केलता खर मीन सेट नंबर थ्री चा केलता
मग काय झालं?
जे केलं ते आलंच नाही
आ बसले बसले ह हा काय
बाकी सी इ टी ला तर पडल्यात बरोबर. सी इ टी ला कीती सत्तर पडल्यात. हॅलो
हा बोला की
तुमच कॉलेज कुठय?
तासगावात भारती कॉलेज.
भारती कॉलेजला हायसा?
हां होय
शिकवतात तिथ चांगल?
होय शिकवतेत.
कोणत्या साइडला हाइसा इंजिनिअरिंगच्या?
मी व्हय आर्ट लाय. एम पी सी, यू पी सी परीक्षा द्यायचीये.
हां ते
हां
मग त्यातल काय बनायची इच्छा आहे?
पोलीस.
पोलीस
हां मग करायचा की. नाही झाल तर तुम्ही या की करायला.
चालते तुम्हाला मनसे एक
माणस हम्म हम्म हा हा घरी कधी पोहोचताय मग आता?
आता किती दीड तास लागेल दीड दोन तास.
आत्ता कुठे गेलता तुम्ही?
आता मी कुठे गेले नव्हते पी जी मध्ये थांबले ना मी सांगली मधे.
हां हां
मग शिफ्ट होणार आहे मी परत घरला तस. खी मग थोड थोड साहित्य नेऊन घरी ठेवायला लागले.
म्हणजे शिफ्ट व्हायला लागलाय व्हय? कुठ सांगलीत का इचलकरंजीत?
आमच घर तीकड आहे.
हम्म
एक मिनिट हं
सुरेल हॅलो हो जेवलो की. काय?
आणि काय जेवला काय?
हो जेवलो की.
आणि काय कस तुमची काय करायला.
बहीण होय माझी बहीण झोपल्या. चहा ती का म्हणजे तिथं ती काकीचं कुणाच्या तर, ती काम आहे ना तिथं गेल्या. हा.
मगाशी मला म्हटली, तेच फोन लावू काय विचारू, म म्हटली फोन लाव. दिदी बोलल म्हणली.
हा, हा.
तिचे किती फोन काँल झाले?
तिचे होय? पाच झालेत.
पाच झालेत?
हा.
माझी बघूया आता माझे किती झाल्यात.
तुमची बहीण किती दिवस झाल, काल दरन आम्ही फोन करतोय, मेसेज बी बघ ना ती, फोन बी कराना तिन. आम्ही आमचं कधी व्हायचं पूर्ण?
तरं सांगालच मी, ती काय करत्या उठत नाही सकाळी लवकर, सकाळी मी फोन लावलेलो आज.
कितीला लावलेलो, साडेआठला काय नऊला लावलेलो, झोपलेली होती ती अजून.
मग एकिला तर कराय सांगायचं, दोन्ही पैकी कुणाला तर?
तेच सांगितलं, एक दिदिच काय तिचं बाळ हाय त्यामुळं तिला घा हे असते लोक ते मारीत म्हण
अच्छा?
होय. आणि म काय त्यामुळ तिला टाइम मिळत नाही.
हा.
मग तेच प्रॉब्लेम आहे आणि एकटी मावशी आहे, तिचं पण तिला पण विचारल सगळी तिकडली आहेत.
तुमची ती मावशी बी फोन उचलना झाल्या.
ती मावशी ना, ऍक्चुली ती कन ह्याच्या पुुड्याने नदीला पाठव. हॅलो? हा, पुर्ण पार केलोय, ती मावशी कॉलेजमध्ये ती पण प्रोफेसर आहे, ता त्यामुळं, तिच कॉलेजला जायच टाइम असतोय, मग संध्याकाळी करायला लागतंय.
हा, हा.
ते का हे असते ना कसं की, पंधरावीला शिकवत्या.
हा, हा. आता घरी, घरी कधी पोचणार तुम्ही?
दोन तास.
आता पण लवकरच आलो असतो बसला ते? लोकांच्या बसून खर बॅग वजी आहे. आणि यानंतो पूर्ण हाताचे प्लेट बांधू पाऊसा आला मग तिथे थांबायला लागलं.
एक हच्यात तर त्याने दुकानात आईस्क्रीम घेतलं पावसातच आणि तेची ते सत्तरच काय कायतरी होतं काय
हम्म हम्म तिकड पाऊस आहे का?
तिकड पाऊस नाहीये आता मगाशी होता.
हा हा.
तेच आता बघूया आहे आणि तुमचं कस काय आहे
कसं काय नाही निवांत आहे. तुमचं कसं चाललंय?
तुमही काय खाल्ल आज?
आम्ही व्हय वागीत्या आमटी, चपाती पिठलं एवढंच खाल्ल आणि भात.
होय.
हा.
चांगलं आहे की आणि हे मला तर तिकीट काढायला पाहिजे.
काढा ना मग तिकीट.
हा हा काढतो. सुट्टे पैसेे नसतात त्यामुळेही प्रॉब्लेम होता.
किती रुपये आहेत तुमच्या गावाला तिकीट?
तिकीट पहिला किती पंचवीस होत म नंत
अच्छा. कोण कोण चाललय गावी? हा हा. आणि मम्मी पप्पा
हे सगळ
हा हा म्हणजे तुम्ही सांगलीला हॉस्टेलला राहत होता काय?
होय पी जी मध्ये.
अच्छा.
तेच म्हणजे आपण की त्यांची दि अह त्या दिदी आणि त्यांची दोन मुलं गेल्यात
हम्म.
गावाला मग त्या काकी पण आज गेल्या मग आम्ही पण आलो बाहेर
हां
का इथेस होय होय हा ठेवा विचारालो ओ सात मी जास्त आहे. बघ अह हॅलो थोडा वेळ घेत चालत आणि अ काय तेवढ तिकिट बघतोय काय किती आहे?
हिला किती तिकिट हाय तुमच्या इकडे तासगावला? चाललाय त्यो. दहा रुपये. तर
हां.
मधी समीक्षा म्हटली की किती अह तीस रुपय झालय मनं
तीस रुपये झालती,, म्हणजे सांगलीत नं तीस रुपय य.
हा मग तुम्ही कुटनं धा रुपय सांगालता?
मी विसापुरातलनं सांगितले.
ओ् पाच रुपय. आमच्या इथनं किती नऊ रुपयांच पण धा रुपय झालय सोड, इचलकरंजी ते कबनूर.
कुठंन ऽ?
इचलकरंजी ते कबनूर.
अच्छा.
तिकडं आनी जायला -लागतय.
हां हां.
आता इथनं उतरलं की जाणार,, आता ह्याजा पुल क्रॉस केला हॅलो!
तुमच्या बहिणी ला अन मावशीला फोन कराय सांगा लवकर.
हा हा करायल लावतो.
धेनानं सांगा.
हा हा.
ठिक हाय.
सांगतो. अ काय झालं माहितय, एकटिला फोन लावतो, कोन तर लावेल आणि अजून एक दीदी आहे, दीदी का काकी त्या कराडच्या आहेत
हा
त्यांना पण सांगून बघतो मी.
सगळ्यांना लवकर सांगा,, तुमचं किती झालेत आता कॉल?
आता माझे पंचवीस
मग - आमचं बी हू दे की आवरा की सांगा की लवकर.
होय होय, म्हणजे टास्क लवकर आलता, मी लवकर कंम्प्लीट केले.
ठीकाय.
मग तेच, अजून पण मला करायचेच आहे. मावशीचं किती? तिकिटय,, आधी कुठं उतरनार ते इचलकरंजी,, दूगींचं,, हां,, साठ रुपय. तीस तीस रुपय
हॅलो!
हां हॅलो! हां हां